हॅलो
हा काय चाललंय
चाललेय का आवरायचं
पावसतन
स नाही इकडं
हम् हम् मध्ये दोन दिवस पडला का
पडला की
मोठं पडलं का असं
एक पाच दहा मिनिटं पडला पण मोठ
पडला हा हा आमच्या इकड मध दोन दिवस आबाळ आबाळ होत पाऊस काही नव्हता आ् परवा दिशी फक्त एक पाचच मिनिट असं मोठं आल्याला झाला नंतर काही नाहीच पाऊस मग आताज आणि डकून पडले काय उन्हाळ्यात कसं करायचं आणि काय पाणी नाहीय
त चालू होणार आहे म्हण सांगितले
पाऊस आहे आता हे मान्सून म्हणतात की ह्याला
होय
हा मान्सून सुरू झाल्या म्हणजे
होय
कारण ते ह्याच्यात मिरगात जो पडायस पाऊस तो पडलाच नाही मिरगात जो पडतोयस ना पाऊस दरवर्षी
हा
आता हे मान्सून मध्ये तरी पण आपल्या इकडे काहीच नाही कोकण कोल्हापूर वर तिकड लई पडलाय पाऊस
मान्सून म्हणजेच मस्ते
मृग नक्षत्र
हम संपलं की पण मान्सून त्यांला मान्सूनचा पाऊस शिव आणि नंतर चालूते ऑक्टोबरच्या पृत्यू वेगळा असते हम्म आात तेि वळवाचा पाऊस असतो
हा हा म्हणजे तो मोठा एकदम पडतोय ह खर ह्या उन्हाळ्यातला असत पाऊस पडलच नाही ना अस वारा मोठा सुट
हम् हम्
आणि मोठा पडतो तो काय झालाच नाही पाऊस म्हणण्यासारखा एकदा आमच्याकडे झाला एकदा त व खर गारात अस का पडल्या नाहीत
हा नुसत वार होतं वार आणि थोडा पाऊस होता
आणि तेव फिरलं क आणि ते ढग पुढं जाते आणि ते पाऊस जातोय तसच झालं
हा आणि काय खल
हम् काय नाही बघा उरून आलो आता आजमोहर रम आमच्या काही शाळेला सुट्टी नसत्या हलोष आहेतच
हम ह
तुमच ड्युटी
द ठी
हा हा जेवंती ना आवरलं
होय
हा तुमच्या तिकडं शेतात ते नसं काय काय करतात हम ऊस जास्त प्रमाणात आहे का तिकडं हा हा द्राक्षे
पण असतात क
हा हा ऊसनी द्राक्ष हम् तुमच्या शेतात काय असते
आमच्यात वसच असतोय आता लावायचाय पाऊस झाल्यावर लावायचा
लावाच रे हा हा मग त्याला पाणी ते न असं स्कीिमच का विहीर आहे
ते न
स्कीिमच हा हा मग किती दिवसातून त्याला पाणी पेल
पाणी पंधरा दिवसात मिळतय क नंबर नंबर असत्यात
म्हणजे कोणत्या नदीच ते नाही ते का असं कुठल्या हये नदिच हज येते तलावाच नदिचये ते हा हा मअ आता जेव्हा आपल्या रानात आपला नंबर आहे तेव्हा तेवी सांगतात काय तुमचा नंबर आहे म्हणून
हा आपण आधी सांगायचं ते आम्ही. आम्हाला पाहिजे म्हणून.
हा
मग तिने दुसरीकठ कुठे सुरवात चालू केला असल तर ते बंद करतात आणि आप का चोतो
हा हा
म्हणजे बटन दाबतात आपल्या शेताकडच्या पाण्याचं
हा हा मग चेबरप फेव असल ना
चेंबर निसते प्रत्येकाच्या राना वेगळं वेगळं चिचा आ
म तुमच एकत्र चेंबर आहे का तुमचं वगळंअस सेपरेट चेंबर आहे वेगळये ना हा हा पाऊस नाहीये काय नाहीये कसं करायचं पिक अ
हम्म खायचं काय माणसानी शेतातच पिकलं नाही तर
आणि मधी पडला तो पाऊस तिकड सोलापूरला ते ना एकदमच ते केळीच्या बागातीन किती नुकसान झालं.
आता सुद्धा आ आंध्र प्रदेशला किती पाउस चालाय सगळं असं
हा ती पुरालाय वाटतं ना हा पुर आलाय कालच बैिघितल्यासारखं झालं ते जिथं पडायचंअ तिथं पड ना पडला म्हणजे पू हा
नुकसान करासारखं
हा पडला म्हणजे पूर येण्यासारखाच पडतोय
ह आता येईल दोन दिवसात मुसळधार पावस आहे ना
सांगितलंय हा हा होय तीस तारखेला सांगितलंय पावसाची सुरुवात
हम्म तेवढा जरी झाला तरी बास माथे तर ओले झाले
बास आहे हा आ रान भिजायेसारका पाऊस झाला तरी बास आहे
हु पुड पुढचं काहीतरी करून ते उगुन ययाच ते मातीत पेरलेल
माणसांचं कुठं तर ऐकलं आसल पावसान
होय होय पावसाशिवाय पाण्याची वय काही चालत होय पिकं कशी येणार खायला काय आपलं एक झालं विकत आणू शकतोये
पण विकत येणार बाजारात तर कुठन येणार शेतातनच येणार हम्म
सगळी ते काय म्हणते सायकल असते एक प्रकारचं तसच किती हा चक्र हा पाऊस नाही पीक नाही पीक नाही तर माणसं खाणार काय
हम्म ते माणसाांनीच सगळ नुकसान करून घेतले जंगल तोडल्यात हम्म परवा तामिळनाडू कडचं जंगल कितीत मोठ तोडलं त्यामुळे त प्राणी सगळं हात्ती हारीन सगळं रस्त्यावर आल होत मग ते आता झाडं लावली तर पाऊस आहेल
हा
रात्री वाटत होत पाऊस येईल पाऊस येईल
हा वार आमच्या इकडं हा
पावसामुळे साप तर भरपूर याव लागले
फिरायला लागलेत काय
होय काल रात्री आमच्या इथ आमच्या इथ आला त मोठा
कुठं घरा पशी का
परवा दिवशी मी बघितला दहा वाजता रात्री मी पाणी उत वर गेलतो म्हणजे आमच्या घरापासून थोड लांबा आहे
हा
गटारे मग त्यात आम्ही साठवून पाणी गटार तोतून ह ह तिथं बसला होता मोठा लाल कलरचा होता आणि
हा
आणि नंतर रात्री आणि गाडीच्या चाकाखाली बसला होता
होय म्हणजे तिथं गाडी लावते तिथ
हा
हा हा मग थ पडकन जरा आहे
मग इकडच आला मी नाही बघला मला बोल मला सांगायला लागलेत मी भांडी बसत बाहेर बसल ल एक एक टू टू व्हीलरवाला माणसाच्या हादर्यान ते हल्लं
हा
आणि ते सांगायला लागले तेथसपाला माझं लक्षात नाही मला वाटत ते अजून एक दोन अजून एक माणूस होता त्यांच्या बरोबर त्यांच त्यांच बोल तर ते हो मग मी बघितलं तर परंत गाडी च्या इथून इकडे आमच्या घराकडे आला
आलाय
हम्म
हा तिथं खूप अडचण आहे ना आता
सगळीकडे आता हम पाऊस पडलाय त्यामुळं आमच्या शेजारच्या मुलग्याला चावलाय
होर
हम्म हम् पियुष नावाचा येतो कांबळ्यांचा त्याला त्याला आमही पिवड्या पिवड्या म्हणतोय
हा हा
त्याला धामिन चावल्या
होय मोठी होती का छोटी आहे
दामिन लांबडीच असत्या तो ते पाव झालाय त्या हॉस्टेल वर मुलांचा वॉचमॅन म्हणून काम करते
ते हा हा
रात्रीचं ते काय तर बघित आपला नसल काहीतरी झालं असेल हाताला
हा हा
त्याला वाटलं असेल चावत नाही पण ती पावसामुळे आता गवततेन झाली जास्त ते काय तर काढायला वगैरे गेला असेल
आता पावसाळ्यात जरा त्यांच वारूळ त्यां नुसत्यात राहायला त्यांना ठिक मुंग्या पण आता एवढ्या दिवस उन्हाळा होत तरी घरात आल्या नव्ह्या आणि आता जसा पाऊस झाला तस घरात मुंग्या व्हायला लागल्यात
हा पावसाळ्यात जास्त असत तर ओल्या जागेला जास्त येतात म्हणजे त्या लाला आता वेळ्या निघालेत
हा हा मोठ्या लाल हा हा
काळ्या मंग्या उन्हाळ्यात असतात
हा तेनं काही होत नाही
हा आणि जिथं लाल मुंगे असते तिथं मग साप येत नाहीत
येेत नाईट रे हा घरात पण सगळ्या पदार्थात मुंगे व्हाय्या लागल्यात
होय
शेंगदाण रवा मैदा
हम् आम्ही एक किलो शेवदाणा आणलेलं त्यातलं एक शर भरते नाहीतर सगळं मंग्याने सारखं बघायचं काढायचं मुंग्या काढायच आणि ठेवायचं
त्याला कस असं गोल गोल आखून ठेवायचं त्याला ते खडू असतेय ना हा हा खडूच्या भोवती आकायची आता आमच्यात पण तसं झालंय दीड किलो शेंगदाण भरले बाजारातून आता तीन चार वेळा मुंग्या काढल्या त्यातन.
हम् हम् आणि ते सारखं सारखं पण मुंग्या चालेल खायला बगते शरीराला
खायच नसते.
हम् जास्त सारखं मुंग्या काढलेलं.
हा हा त्यांना काहीत हानी तेां म